हॅलो
हॅलो
बेसाखी
हो बेसहातू बेसहातू
थोडा उ काय करता का?
अताच खालू हमी
हो हामी बी खालो.
कहाच्या पडवा.
हमे फंडलो रायता.
फल्दला रायतग
नाही नाही फंद्याला जेवण खालं.
खाल्लेल जेवण मने.
बु बुवा राहते ना.
घाटा म्हणू सिनेमा म्हणालेसी तुम्हाले.
घाटात अस फाणी देल
तुम्ही जेवला का?
हम मी जेवलो.
कसं पडवा.
आमच्या बीरका या पप्पू.
दोड कचाती दोड कच दार की
हा दौडकी दौडकी.
तने बोला.
समजा मला अर् आज नाही याव
हम् तुम्ही रांधला का?
नाही हमची माहिरानला.
ह ह काय करता माझे राजकु
ते आम्हाला बी येत इकडे.
कवाच नाही काई.
फर बोचून नाय ताई.
आह.
डोक्यावर पोशून येत आहे.
दो पार्किं
दो फेर
मल्या्.
दुपारचे
का बेसस राहल उब परी दुपार पासून तवा. त हऊ ना ए त
सकाळी बेसर राहिला उऊब राहाला फुल्ल गर्मी होते गर्मी होते म्हणत राहालो. आता साडेलो की नाही कि ओ. बल येवन आता पाणी येते का आता नॉन स्टॉप पाणी येते आता
मग तुम्हाला का आत्ता मघा नाही आगडा का पाणी.
नाही अगडा इनी येतचहाई हमला करंट नाही सर तसच हम घाटा खालू क आंडीला. ह.
तुम्ही बी त्याशी खाला का आम्ही सेल्लोच्या लाईटी लावून खालू का?
आता काय करणं आता किती मानवण देगत राहणारं आता भुकेले राहत होत आता पोरीन.
हो तुम्हाला किती घणी परिना
हमचे पोरिणा म्हण हमची पोरिणामा आहे आमच्या बाईच्या लेकाला
हा तेे.
हम. होंजत नाता स्कूल स्टार्ट होत ना आता
हम्म.
रोज राऊन जवाय म्हणा आली आता
एक हड बार राहतात काना क
वन वीक राहत.
अ लकडेच होतात का आता.
स्टार्ट बुक ल घे ना पनसिलू घ ना रबर ल घे. ना ब्या गुल घे ना या सनाय त रहता.
त ववर कसे राहाला का?
आमच्या त्यावर या कोोटी भेटणं आम्ही बुकुल घेणं अट्टल घेणं बॅग आता े दोन टिक्कूला बॅगल राहणार नाही तर इंग्लिश मीडियम बॅग म्ह काय कस. असे टिककूल नाहीच एक प्लास्टिकच्या पक्ककाला दोन साईड होत निघ ना ह्याय गंमत. बॅग जि जिबुल ना मला जिबल देखू देखू हम बॅग गेऊगे ना हे बॅग हे म पा पाज.
मी आमचे माय बाप नाचे गोटू एक काय नाही ऐ आता आता दहावी होस साल पासून तू खू मोठ काल. जात स्कूला बॅग नाही घेतू नाही घाला तू नाही नाही मला दहा राार ह फुल्ल बुक्कड पाहाजयमना मी मनून एक दहावीला बॅग बवले. त्याला एक सहा सात जिबू लाला आता ते दहा. काल घातलेय आता अकरावी बसून कालेज होई तेच्या स्कूल बॅग नाही घालून जात म्हणा आता नाही घाला.
ह तर अशीचगणी करा बॅग
हे बी आग होतेिस आता बोर पडून लढत.
म तर्डे कॉलेज बेग अस अंग इटलं अंगल असतती.
तमर नाहीय माहिती त मी काय म्हण ठको की सायकल पाहजे सायकल पाहजे म्हणण आता आमची बाईण काय म्हण आता सैकल नघ मण रोजोलाकड तूसो स्कूट मण तोस मला आता रालाता आता बघा सायकल नाही स्कूटी नाही
तुम्हाला स्कूटी चालवायला येते की
येत पण आमच्या बाान तू चालवल आणि देकले अस तू तलं घ त म्हनत
हाोमर कोशीिमा
तुम्हाला येते का
मी शिकून घेवावा म्हणात क आपणसत
नाहीस का का आता आता पाण्या पावस येतई आत्ता कुठे शिकता तुम्ही
हे स्केंडा कल मनी म्हणून घेतले पण या ता हम् नाही हआ
शिकला काही उन्हार ततिक भैया काहाल मल्या गंमत राहत ते रोडी गिडी बेसरा जाता चििकल चिकल होत त घसरून पूर्ण होते
ह आता काय कर ना आता एंा काळ माच मंचू न शिकखता शिकखता वागले य सि सो हो गेला काशी तीन महिने होंगेला देता देखता
हो रोज दिवस दिवस आगगम आगगम होऊन जा ता तेचिक
दिवसा आगता मजाद आतो
हो अशी दत आव होऊ जा आता काय कराय
पाच जून आलं अर्ध साल होऊन गेलं अर्ध साल
गेले आणि सहा महिन्यात तर दोन हजार दोन सात येते.
हो
कशी मारी रोज रोज हा घर सलो कधी आम डोकरी होत आहोत.
आता काय कर ना आता -
बर्थडे एव आवा एव आवा मना हॅप - मी हॅपी म्हणतो पण आता रोज- रोज गेला कधी डोकरी होतव ना मारी -
आता काय करणार आता मला लाईफ म्हणलंच आता तिथला होई आता - तू जन्म तस पुढ तस पाक तस धाव तस खातस पितस वाचन - केत असो - आता जाव आणून घ्यावा लग्न करून घ्यावा पिल्लाला तर देखावा आता डोकरी तस मोरून जातस-
अ ही ओ ती जाते.
मरी त्यातला प्रतओका दश मंद याता तले - उसे लेसन्स तुला अर्दम होतात मने आता कुणा कशी राहावा काय रहावा लाईफ म - मला का होय काष्ट!
आता रावाच अस इथला - काबट राहाला इटला रो समंद सग बेसरा बावना मरी -
तुजी हमी म्हणून घेतो परत सोमली नाही म्हणून घेत ना -
हम्म हे बरोबर अस आहे तू म्हटलं पण -
ह आता काय करणार आता समधी अमाज नाहीय म्हण घद नाहीय आलचचत -
ते हलाय त्याच्या पॉइंट ऑफ व्यू करेक्ट बन होत हमार हमच्या पॉइंट ऑफ - करेक्ट तुम्हाला कर हवा वेगरं काय म्हणून - चुन हम आलोचनचल्या हमार या समजते.
हो
तुभी सडन हाच तुमला वाटून दे ना की मारी -
नाहीय
अ वाचचंगे वाजे बुक करलू -
हो दे ना ह गवर्नमेंटरटी कुठे देना.
हो काय सो आता बुकुल घेवा आ मला - हा हजार- हजार पाहजे - हत त समदी पोरवंड नाहात हे - ऐकू तुझ्या ऐकू मला नाहीे येणं - खाला कि तुम्ही - हॅलो ऐकू येतय का -